येतोय का आवाज येतोय
हायेतय
हा तेच मी म्हटलं कारण दुपारची वेळ म्हटलं कोणाचं कुठलं काम असतं कोणी झोपलेलं असत त्या एकदा विचारून घेऊ बोस अस हो हो येतोय व्यवस्थित येतोय
झालं का दुपारचं जेवन
हा झालं आता फक्त दुपारनंतर आमचं संध्याकाळी पाणी भरायचं किंवा मग बाजारात फे फेरपट का म्हणजे आपला पण राऊंड होतो आणि बाजारात पण जाऊन होतं असं काहीतरी घेणं होतं भाजीपाला म्हणा फळं म्हणा काहीतरी असं आणता येतं
हम् हम
जीकड संध्याकाळी पाणी वगैरे येतं त्याच्यामुळे पाणी भरायचं असत तिकडे काय सोय असते तुमच्या तिकडे
आमच्या इकडं नाळाला पाणी येतं सकाळचं
अच्छा अच्छा म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायतचं असेल ना
हो ग्रामपंचायतीचा आणि सासरवाडी लेत सकाळच पाहाटे पाचला येत कधी कधी रा संध्याकाळी बाराला येतं मग टायमिंग
अरे बापरे असं का मरा याच्यानुसार व्हीज इलेक्ट्रिसिटी नुससार असेल हा हा बरोबर ऐ तेच काही ठिकाणी पाण्याच वेगवेगळे हे असतं ना प्रोग्राम आणि मग हच्यात फिल्ट्रेशन वगैरे काही नसतं ना प्लांट अस फिल्ट्रेशन
नाय अ फिल्ट्रेशन करून येत अ नदीस ना आमच म्हणजे डोंगराव फिल्टर म्हणजे असे टाकीच तयार केलेले त्यात पूर्ण स्वच्छ वगैरे पाणी होतं मग तिथून गावातल्या टाकीसनी आणि शेजारच्या एक दोन गावासनी सप्लाय करतात आणि मग परत ती टाकी गच भरतात गावातली आणि मग नळासणी सोडतात मग अ आधी माळाऊ मग गावात मग इकड असं प्रत्येक ठिकाणी अस ठरवून टाईमिंग
अ हा हा अच्छा असं वेळेचं पण लिमिट असतं का मग त्याला एक तास दोन
हो हो जर पाणी कमी असेल तर मग पंधरा वीस मिनिटच पाणी राहतन जातं
हो का! पण मग पावसाळ्यात कसं करता. आता जर कधी गढूळ पाणी झालं, तर मग काय कर.
अ ते तुरुटी भेटते बघा दुकानात त्या आणतो आणि ते पाण्यात फिरवतो, ते युज करत. नाहीतर मंग चेंबर च वगैरे पाणी पायपुरतं आम्ही आणून ठेवतो. का तर नदीचं पाणी आता कसं बाधतंय ना प्रत्येकाला मग त्यामुळे विहिरीच आमी जास्त जास्त करून यूज करतो प्यायला, आमच्या इथं बरीच जण का तर एवढं फिल्टर होत नाही ना म्हणावा असं तिथून, हा आणि किती नदीच गढूळ पाणी येत. येत नळाला पावसाळ्यात
हां पावसाळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो, इतर वेळेस कमी येत असेल पासून
हा आणि फिल्टर बसवायचा म्हटला तरी फिल्टर पण खराब होतो, का तर ते मातीचे कणकण असतात ना ते फिल्टर मध्ये अडकून जातात.
बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्याने लवकर खराब होतो मघ ते टाकीच मोठी टाकीचं असताना ते त्यांची ते पावडर आणि काय ते क्लोरीन ते टाकून शुद्ध करत असतील ते असं, अस असल तिथ ह बरोबर जरी उकळून वगैरे प्यावं लागतं का ते पाणी?
हो पण काही जण काय करतात म्हणजे काहीना ते उकळलेलं पाणी आवडत नाही ना मग विहिरिच विहिरीच जरी आणायच म्हणल तरी त्यांना आणू वाटत नाही म्हणजे मग ते काय करत्यात की दुकानात एक तुरटी म्हणून भेट ते बघा पांढरा
हो तुरटीचं
हा, मग ते आणतात आण पाण्यात फिरवतात मग सगळा गाळ खाली बसतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळतात आणि ते ते युज करतात प्यायला वगैरे आदल्या दिवशी भरून ठेवायचं आणि दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी यूज करतात.
अच्छा ह्याच्याने खरं नाही शिळ नाही होत पाणी आणि त्याच्यामध्ये ते हे जे आपण करतो म्हणजे आता हे आरो वगैरे असतं त्याच्यात तर म्हणजे काही क्षार चालले जातात जे आपल्याला गरजे ला असतात तस याच्यात नसते हे पाणी नॅचरल असतं ना तर ते सगळे क्षार आपल्या शरीराला मिळतात अस
हो ना.
चांगलं असतं, फक्त हे गढूळपणाच कमी करायचं असतो त्याच्यामध्ये
हो पावआल्यात अहो भरपूर अ म्हणजे कधी कधी तर पाणी पिउ वाटण नाही आणि पावसाळ्यातच नाही तर यंदा उन्हाळ्यात सुद्धा हिरवगार पाणी येत होतं नळाला
अरे बापरे असं कशामुळे!
ते केमिकल काहीतरी युज झालेल ना नदीला
अच्छा.
हा त्यामुळे आणि आ ते बंधारा होता ना आमचा जो गावचा तो गेल्या वर्षी पावसात पडला मग यंदा पाणी साठून ठेवाय साठी काहीच राहिल नाही आणि आम आमच्या गावची नदीतली वाळू उखल्यामुळे म्हणजे वाळू भरपूर काढली ना मग बरेबरे पडले म्हणजे ते साठा जो पाण्याचा राहिलेला तो गावकऱ्यांना भेटत होता
हमम हम ते वाळून असली की पाणी टिकतच नाही ना नदीमध्ये
हा
वाहून जात असेल ते किंवा मग खड्ड्यात डबक्यांमध्ये साजत
डबक्यान मध्ये साजत आणि यंदा पाण्याचा किती प्रॉब्लेम झालेला उन्हाळ्यात आहे ना
तेच ना कमी मग तरी पण माग मागच्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस होता पण ते राहत नाही पाणी असं होऊन जातं ते
हो साठा नाही ना रायला आणि जो साठा होता ते तोच बंधारा पडल्यामुळे मग अडवणार तरी कसं ना पाणी
हा हा बरोबर आहे
अस आणि विषय कसा होताबल्ब तो आमचे शेजारे अजून दोन तीन गाव आहेत ना त्या गावांना पण आमच्याच गावच पाणी पुरवठा होतो
दुसरा कुठला पाण्याचा त्यांच्याकडे पर्याय नाही
हा हम हा
त्यामुळे सगळ्यांना आपण भेटलंच पाहिजे ना थोडं थोड तरी
बरोबर आणि संध्याकाळची कामं मग तुमची लवकर आवरून जातात का की तसं काही नसत की ब जसं शहरात असतं तसंच असत
नाही शहरात कसं पडतं की बाबा आपण चालायला वगैरे जा इकडं कस होत की पाच वाज की हा बाबा गुर बांधायची वेळ झाली गुरच स्च्छताची वेळ झाली परत त्यांच्या ारा आल्या वैरण आली मग कधीठ दहा अकरा वाज त्यांना समजतच नाही परत आपलं साहेपाकाची वेळ ते सा क म घात काम असतात णपर्ंत झोप असत व वाजतात अकरा बारा
तरी सात साडेसात पर्यंत जेवण होत असतील ना की नाही
नाही नाही नाही साडेसात पर्यंत गुरां वगैरे ते चालू असते त्यांना वैरण ठेवा धारा वगैरे काढा
अच्छा
तेचबल्ब
म्हणजे आता म्हणजे वेळ पण आता पहिले कसं असायचं ग्रामीणमध्येध्ये साडेसात पर्यंत सगळं आवरून आराम असायचा आठला तस आता राहिलं नाही ब असं
आता कसं झालंय महागाई वाढल्यामुळे माणसं भरपूर काम करायला लागल आणि आता कस पहिले कसे आहे पाचला वगैरे रानातून यायचे ना घरी
हा हा नाही का
हम्म हम् सहा तरी वाजतातच यायला घरी सहा वाजल्यानंतर तिथून चहा वगैरे पिणार आणि जेना मग अ ज्यांचे गुरे वगैरे नाहीत शेळे वगैरे ते नाही त्यांच मग आहे मस्त आठ वाजर्यंत सात करा सा सात आठ पर्यंत जेवा भां बुधवा साडेआठ नऊ वाजता आज झपून जातात
आमच्या इकडे तर शेतात जातात ना जे कामाला तर ते सकाळी लवकर जातात. म्हणजे सात साडेसात आठ पर्यंत आणि दोन वाजता परत येऊन जात.
हा ना इकडं खेडे गावात कसं असत. की सात ला जायचं म्हणलं तर सकाळची लेडीज जे असतात त्यांची काम इडे जास्त करून लेडीज कामाला जातात. जेंट्स हच्या त्याच्यात जात. जास्त करून ते आपलंच बघतात. मग लेडीज हेंच्यात तेंच्यात जातात ना. मग सकाळचा त्यांना साईपक असतो. परत घरातली कामं असतात. घरातलं सगळं उरकून जायला लागतं ना प्रत्येकाला. मग सगळं म्हण असत बर आठ नऊ वाजता नऊ वाजता गेलं तरी तीन वाजता आले समजा घरी तीन वाजता आल्यानंतर तर पण मग घरातलं वगैरे आवर असतवर त्यांना पण कंटाळा आहेच ना जरा वैज बसस्तवर कधी टायमिंग होत समजतच नाही.
हो तेेत आहे तेेत आहे. नाही म्हणजे पूर्वी जे जायचे नऊला जाय गेले की संध्याकाळी पाचला यायचे सगळे जे कामावर जायचे आता तसं नाही होत आता एकच प्रहर होतो म्हणजे? आठ ला गेलं की दोन ला परत असं असतं ते.
हो.
पूर्वीसारखं ने राहिला.
नाही नाही आता मनाला इथे टायमिंग ठेवतात.
हा हा.
हा बाबा आज वाटला ना लवकर जा आज लवकर गेलो लवकर आलो. आज उशिरा तर उशिरा असं सगळं मनाला येईल तसं चाललंय.
तिकडे स्ट्रॉबेरी वगैरे पण लावतात का?
नाही नाही इकडं नसतं म्हणजे तिकडं सातार भागात येतं महाबळेश्वर वगैरे तुमला माहित असतील.
हा हा. त्या भागामध्ये.
हा तिकडच्या भागात येत. स्ट्रॉबेरी इथून बरेच लांब आहे. आम्ही इकड म्हणजे माझं गाव आहे ना कराड भागात पडतं आणि सातार भाग वेगळा पडतो म्हणजे एकच पडत पण जरा अंतर भरपूर आहे.
तेच म वाटलं त्या बाजूला स्ट्रॉबेरी लावतात किंवा असं. वेगवेगळे असे फळ घेतात ना असं काही.
अ नाही इकडं जास्त करून शेतीच असते गावाकडे अ एक फळ फक्त केळी आत्ता कस केळी आणि आंबा जास्त प्रमाणात असतो इकडं
हो हो बरं बरं म्हणजेच सगळं पिकच घेतात बर सं
नसतं एवढं काय?
बरोबर आहे ना पिकांमध्ये ज्वारी वगैरे ज्वारी बाजरी असं घेत
हा म्हणजे कसं सीझन नुसार घेतात हिवाळ्यात. आणि गहू लावतात म्हणजे ज्याच आपलं पाणी असेल त्याच्याबरोबर. अ हिवाळ्यात. गहू लावायचा उन्हाळ्यात ज्वारी लावायची पावसाळ्यात भुई मुग लावायच. ऊस लावायचा असं सीजन नुसार घेतात ते
हो हो बरोबर आमच्या तिकडे पण हिवाळ्यात.
मग सीझन नुसार घेतलं की बरं पडतं ना?
हो ते तर आहे. ते त्याला तसं वातावरणवर मिळतय ना पिकांना असं
हा चालते आपलं टायमिंग झालंय.
हो हो ठीक आहे बाय मी जर लागल कॉल तर नंतर करेल अगोदर